हा ताई बोला
अगं मी तुला यासाठी फोन केलेला अ तु मला मागे बोलीवतीस बघ माझ्या आजीसाठी आजीला बरं नसतं तरी तिथे तू एक अ.. दवाखान्याचा पत्ता सांगणार हुतीस बघ मला तू तर ते डॉक्टर असतात का अ सोमवारी डॉक्टर असतात का तिकडे
हा असतात ना असतात सोमवारी
हम् हम तर मला तेच म्हंटलं उद्याच मी तेच हे करत होतीत न.. म्हणजे नियोजन करत होती की उद्या मला यायचं आजीला घ्युन तिकडे तर कसं मागे तिला हा मागे थोडासा त्रास हुत हुता तिला गुडघे दुखण्याचा तर मग आता ते कसं होतं जसं जसं वय होत जात गुडघ्यातलं तेल वगैरे आहे ना ते कमी होत जातं म्हणे त्याच्यामुळे तिला खूप ते गुडघे दुखी खीचा खूप त्रास हुत हुता मग अ.. त्याच्यात मग औषध वगैरे किंवा ते-तेल चोळणं वगैरे थोडसं बरं झालं होतं पण परत मग तिला तो त्रास व्हाय लागलेला आहे तच्यामुळं म्हटलं एकदा डॉक्टरांकडे जावून आणि परत एकदा काय म्हणतात डॉक्टरांची एक अ उप मत तरी होय असं म्हणून मला यायचं हुतं उद्या
हा हा हा माझ्या पण आजीचं ना गुडघ्यांच थोडसं हे होतं तिला दाखवलं त्या दवाखान्यात तर झालं कमी पण तिला ना असं थोडं छातीत ब्लॉकेजेस होते तर तच्यामुळे ना तिला खूप असं मधून मधून त्रास व्हायचा असं म्हणजे ती आणि एरवी ती अशी म्हणजे एकदम ठणठणीत असाय ची सगळी कामं करू लागणार पण असं ते नंतर छातीतलं हे असल्यामुळं ना थोडं बरे पण घरच्यांनी वगैरे सगळ्यांनी खूप आम्ही काळजी घेतली तिला कारण ते डॉक्टरांनी आता नवीन नवीन श शस्त्रक्रिया सांगितल्या ना तर ते तिच्या वयाच्या मानाने झेपणार पण नव्हतं तिला आणि ती थोडीशी अशी हलवी आणि थोडस कसं वय झालं की माणसाला ते दवाखान्याविषयी भीती एक असते की नको बाबा म्हणजे पूर्वीच्या लोकांचा असं अस की काय असेल ते घरातच होऊ दे माझं असं दवाखान्यात नको न्यायला पण तरी पण आपण त्रास होत असेल तर बघू नाही शकत त्या व्यक्तीला तसंच तर घेऊन जावंच लागतं तर दन तीन वेळा डमि के त्यातून व्यवस्थित झाली ती पण तर नंतर तिचां शरीर म्हणजे अगदीच साथ देईना मग हे झालं पण माझ्या आजीचा पण माझ्यावर खूप जीव होता असा म्हणजे मी तिच्या म्हणजे माझ्याशी खूप बोलायची ती मला इतकं असं वाईट वाटत ते ना आता म्हणजे
अरे बापरे म्हणजे म आजीचं पण तेच सांगते म्हणजे तिचं सांगू का तिने एकतर आम्हाला पण सांभाळलं म्हणजे आईची आई पण आहे माझी आणि व वडिलांची ण दघ आहेत माझ्या म्हणज त्या दोघ आम्ही लहान अस आम्हाला पण सभ आणि आता माझ लग्न झालं भावाच झालं ब झा आणि आ तिघांची मुलं पण त्यांच्याकडे जास्त जातात किंवा त्यांना पण अजून सांभाळतात म्हणजे हा जनरेशन आपण जे म्हणतो ना हा गॅप म्हणजे एवढ असून द आमच्या मुलांना पण आ आमची आजी झालं वगैरे ते खूप छान खेळतात त्यांना पण ते आजी आजी खूप आवडते आणि खरत ना आपण त्यांची काळजी करच घ्यायला पाहिजे अगं अ ते म्हणतात आता खरंच तुझे म्हटली की म्हणजे माझ्या आजोबा पण तसेच होते अ त्यांनी अजून म्हणजे आहेत त्यांनी अजून पण डोळ्याचं ऑपरेशन केलेलं नाहीये आता मोतीबिंदू वगैरे हचे ऑपरेशन शस्त्रक्रिया आलेल्या आहेत तर त्यांचा विरोधच आहे त्यांचं म्हणणं क ते शस्त्र म ला लावूनच घ्यायचं नाही माझ्या डोळ्यांना नको माझ कुठ शरीच्या अवयवाला त्या शस्त्राचा धक्का पण नको मला किंवा काय होईल ते मला इथेच होऊ द्या घरातच होऊ द्या पण मग कस होत ग एक तरर ते शेतात राहतात मग शेतात राहतात म्हणून त्यांना दिसत नाही रात्रीचा वगैरे त्रास होतो आता म्हातारा माणूस ंतर कुठरी पडलं वगैरे किंवा काय तर ह गोष्टीं क भी ला भी असते मग आम्ही सांगतो पण नाही ग म त्या
आता खरं आधुनिक शस्त्रक्रिया आलेत ना त्यामध्ये इतका नाही त्रास होत मग तुम्ही थोडंसं म्हणजे समजावून बघा की अगदी मोतीबिंदूचं तर ऑपरेशन पाच दहा मिनटामध्ये ते अर्ध्या तासात घरी पण सोडतात ते
हम् हम् हम अ काय त्यांचं पण हम् हम् हम् नाहीच ऐकत
हा हो ते असत पूर्वीच्या लोकांचं हा
तुला सांगू का आपण तरी आता हे पिझ्झा बर्गर खाणार मॅगी वगैरे खातो आपण पण त्यांचा आहार म्हणजील ना तो अजून पण म्हणजे भा त्यांना असं आ आपण कौतुकाने नाही कामा आम्हाला आहे आवड की मग आजी आली आहे तर आजीसाठीठी हे मागू म्हणजे ते आपल्यासाठी खूप छान वाटतात आपल्याला पिझ्झा बर्गर हे य ते पण मग ते ते त्यांना माग मागवलं ना ते काय खाताय तुम्ही हे काय हे म्हणजे माझ्या आजी
त्यांना माहितीच नसतात हे पदार्थ आणि त्यांना चव पण आवडत नाही त्याची आपण दिलं ना हा हा कारण त्यांना बिलकुल माझी पण आजी अशीच होती तिला नाहीच आवडायचं काही पण आहे ना ती खूप अशी घरकामात मदत वगैरे करणार म्हणजे असं असतं की कुटुंबात म्हणजे आता सून आली तर सुनेनं सगळं करायच म्हणजे मी आता बसून राहणार अे बरेच असतात घर पण माझ्या खूप अशी सगळी म्हणजे एक्टिव होती म्हणजे पूर्ण अशी करायची काम वगैरे घरकामात खूप मदत करायची आणि भागवत गीता वाचायची आणि मला ना रोज हो अगदी म्हणजे लास्टच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिन भगवद्गीता वाचणार हरिपाठ वाच चणार आणि मला ना म्हणजे असं पूर्वीच्या म्हणजे बायकांचा असं असायचं बघा की जर अ तुमची पाळी आली तर तुम्ही शिवाशिव नाही करायची कुठे तर ती इत की कमी शिकलेली असून पण इतक्या चांगल्या विचारांची होती ना ती म्हणायची हे बघ देवानीच निर्माण केलेलंय म्हणजे माझ्या मम्मीला का तिला असं तिने कधीच तुम्ही म्हणजे इथे शिवू नका तिथे शिवू नका किंवा आं हे जेवण आता पूर्वीच्या आता ती ज्या सासरमध्ये नांदली ते अगदी म्हणजे तिचं सासर म्हटल्यावरती ते पूर्वीच्या रूढी परंपरा होत्याच की मुलं पुरुषांनी जेवल्याशिवाय जेवायचं नाही मग ते बघून बघून ती पण म्हणजे तशी झाली होऊ शकली असती अ म्हणजे असं पण तिन कधीच हा साजिक पण तिन कधी असं नाही केलं की माझ्या मम्मीला काकीला कि नाही पुरु म्हणजे पुरुष माणसानी जेवल्याशिवाय तुम्ही जेवू नका तुम्ही कधी पण जेवा म्हणजे असं माहेरी कधी जाऊ वाटलं तर जा म्हणजे आधी पूर्वी असं माहेरी पण लवकर पाठवायचे नाहीत लोक की नाही अगदी एक दोन दिवसासाठी पण माझी आजी ना आणि मला काय करणार माहिताय का भगवद्गीता वाचताना ना हे बघ शुभांगी ते कस लिहिलंय छान की आत्मा हाच परमेश्वर माणसांच्याच देवा आहे असं मला ना असं हे बघ इथ कस किती छान दिलंय असं खूप छान सांगायची आणि मला आता असे हो आणि सारखं ना असं मला म्हणायची हे आयुष्य म्हणजे म्हणजे एकाद दुसरे असे मला आठवणारे मी तुम्हाला सांगते की आयुष्य म्हणजे गड चढल्यासारखं आहे येईल त्याला टक्कर द्यायचं हे करायचं मग असं वाटतं की पहिला पहिला आपल्याला लहान असताना वाटतं की हा काय हे सांगा लागल्या आज्जी काय हे पण नंतर नंतर जस आपण म्हणजे अनुभवांचे बोल किती महत्त्वाचे असतात ते ना अ म्हणजे असं आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतं किंवा ते काय सांगणार आहेत असं एका म्हणजे थोडं आपण मोठे होत असताना कळ कळत नाही पण नंतर नंतर वाटत की अरे हा त्यांनी एवढ्या संघर्षातून एवढा चांगला संसार केला एवढं सगळं म्हणजे हे उभं केलं तर त्यामागे त्यांनी कस राहिले असतील कसं म्हणजे प्रत्येकाच्या असं आजी आजोबा असतील तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या पण गोष्टी खूप अस पण आपण त्या दृष्टकोनात बघत नाही असं मला वाटत
आणि तुला सांगू का म्हणजे आता मग मला पण तेच वाटतं हे बघ मला तर पावला पावलांवर आठवण येते ती त्या ते जे काय बोलतात जे काही सांगतात ना म्हणजे हे कधी कळत आ तू बरोबर म्हटलीस लहान असताना मला पण वाटायचं का गाजी काय हे तस वाटायचं मला पण ज्या वळी माझा संसार सुरू झाला त्यानंतर मी मी जेव्हा अनुभवायला लागले लोक लोक आता आधी बघ आधी आपण एकदम सुरक्षित असतो लहान असतो लग्न होण्याच्या अगोदर आपण एकदम सुरक्षित वाताणात असतो पण लग्नाझाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो सासरी आपण जेव्हा नांदाला येतो त्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो त्यानंतर अ आप आपल्याला खूप गोष्टी लक्षात येतात खूप गोष्टींना आपण सामोरे जातो आणि त्यानंतर मग अचानक लक्षात येतं की अरे अच्छा त्यावेळी त काय तिने जे सांगितलं होतं ते अगदी बरोबर होत म्हणजे मला आ तर बऱ्याच वेळात अशी आठवण येते तिची आणि मग मी कॉल करते की मी तिला असं नाही सांगत की तू बघ तुम्हाला त्या दिवशी असं सांगित ग मला त तो प्रसंग मग त्या दिवशी माझ्यावर ओढवला आणि तू जे सांगितलं ना ब होत मी असंच करायला पाहिजे होत पण मी ते न केल्यामुळे मला काय त्रास झाला मी तस ना सांगता मी फक्त तिला म्हणते की मला तुझी आठवण येतय तू काय करतेयस आणि खर तर तिला आपण तूतय या गोष्टी पण मग आमचा छान असा एक एक म्हणतो ना आपण बॉन्ड म्हणतो ना एक बंद असतो ना एक तर तो आमचा एक खूप छान आहे तसा समजून पण खूप घेत येते आम्हाला
हो ना ह माझी ती दुसरी आजी पण म्हणत होती दुधापेक्षा दुधाची साय अ म्हणजे प्रिय असते आजी लोकांना म्हणजे नातवंडांवरती ना त्यांचा जास्त जीव असतो आणि म्हणजे भले आपल्या लेकीवर ले किं मर म्हणजे लेखवर त्याच्यापेक्षा नातवंडावर ते खूप असे जीव लावतात म्हणजे ते कधी भेटेन त्यांना असं होत असतं त्यांना
बरोबर म्हणजे माझ्या आई आ आईचं सांगू का ती खूप खूपच कडक शिस्तीिची म्हणजे अशी खूपच कडक आहे ती तिला सगळ्या गोष्टी तिला वेळेत असंच तू असंच वागली पाहिजे तू हेच केलं पाहिजे अशी होती म्हणजे आमच्या तिघं भावंडांना तिनें असंच वाढवलं हं अगदी कडक शिस्तीत आणि आता आमची मुलंच जेव्हा आहेत तर ती पूर्ण बदललेली आ तिसते णे एवढा बदल तिच तर आम्हाला लक्षात जाणवत होतो त्याच्याक तू म्हटलीस ना ते अगदी बरोबर आहे
हो तेच